काय करायलासा?
बघ बसले.
मी पण बसले बघा.
हां हा आवरलं? आवरलं चाललय आवरायचं. हाय-हाय व्यवस्थित हाय. तुझी?
माझी पण तब्येत ते न्हाय व्यवस्थित, हॅलो
हां बोलकी येतंय ऐक-
पाऊस पाणी काय
पाऊस वातावरण हाय. पात
पाऊस लागला नाही का तुमच्याकड
पाऊस अ नाही लागला.
अ मधी एकदा गुरुवारचा झालेला लागला आ
होय तो लागलात पाऊस. त्याच्यानंतरचा नाही लागला. तुमच्या इकडे काय पाऊस
एक मोठा लागला मधी पाऊस आत आता नाहीलागाय पण रोज वात वातावरण हुतय असं बारीक झिरमीट गळतय.
हा!
बाकी् बाकी काय मग ह ह
तेच
जर तुम्ही मला मला जरास स्वीट ची रेसिपी सांगा की. म्हणजे आता करणार हाय मिसळ
हां!
आता करायची म्हणते प्लॅनिंग घातलंय. आज कंटाळा आलाय जेवण करायचं जा म्हणून म्हंणलं जरा मिसळ करावी. मटकी तेन भिजत घातलेली होती काल सकाळी. त्यला आता मोडं तेन छान आल्यात. आत्ता म्हटंलं
मिसळला काय हे करून घे की, अ मोडं पहिला आधी ते हे करून घे. हम् भीजवून घे.
भिजवायचं का?
हा भिजवून मोडं आलेलं हे असतय ना अ
व्हय ते मोडच हा मोड ता आल्यात त्याला व्यवस्थित म्हणजे काल सकाळी घातल्या मग रात काढलं मग त्याला आज दिवसभर आल्यात मुले
हा हा हा कुकर मध्ये व थोडस तेल घाल आणि कांदा फुड नीला दे. आणि तुमच्या हा बारीक चिरलेला कांदा फोडणी अ घालते
हॅलो हॅलो
हा बोल की ऐकू येेतय.
हा काय म्हटलासा. हां बोला
हॅलो
हॅलो मध मध्ये आवाज बंद होते का हॅलो आवज येतो का ऐकू. हॅलो हॅलो हां बोला कि.
आवाज येत नाही झालं मला हॅलो.
हॅलो
आवाज येत येईना झालाय तुझा
हॅलो हॅलो हॅलो
नाही आ हॅलो
हॅलो हॅलो